हो येतोय का आवाज? हा येतोय मला क्लिअर येतोय.
हो.
चालेल सांगा गावाकडच्या आठवणी हा-
हम्म. गावाकडच्या आठवणी म्हणजे अ म्हणजे ऋतूनच सर गावाकड हे होत राहत नाही का. आनंद भेटत असतो पावसाळा सुरू झाला तर म्हणजे जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मग छेत्री छेत्री तर काही नसायचीच. पण गोणीचा रेनकोट बनवून द्यायचे किंवा ओ जी का आपली पिशवी असायची प्लॅस्टिकची तिचा गोंगटा असायचा तो घेऊन शाळेत जायच.
ह हा.
होय आणि डब्बा म्हणजे आपल्या शाळ तेव्हा कसं डबा म्हणजे पोरण जातं कसं मुलांना आज हे उद्या ते तसं आपलं काही नसायचं. घरात जी भाजी पोहे असेल ती घ्यायची आणि निघायचं.
हा ते तर कंपल्सरी सर्वांनाच होतं सिटीमध्ये पण आणि गावामध्ये पण जे घरात बनलंय नखरे नाही आणि ऑप्शन नव्हता आणि विचारायचे पण नाही आज काय बनवायचं.
हो बरोबर आहे आम्हाला तर भाकर जर असली तरी भाकर घेऊन जावं लागायचं खूप चुपते पण न स्वतःच सगळं स्वतःचे काम स्वतःनीच करायचे. आपल्या टिफिनवरर ना हो
भाजी नसेल तर चटणी न्या चटणी नसेल तर लोणचं न्या हा.
फिक्स राहायची डब्याला. हो, आणि पाऊस पडल्यावर तर जो-तो मातीचा सुगंध राहायचा तो वेगळाच राहायच.
हो, तो तो मला अजूनही आवडतो.
मला खूप आवडतो तो, म्हणजे मला त्या त्या वास घेण्यासाठी मी काय करायच चूल असते ना आपली, त्या चुलीला वचारा द्यायचे, माझी मम्मीन नाही सांगितलं तरी मी स्वतःहून आठवड्यातन दोन- तीन दिवस तरी द्यायचे. पोचारा, कारण मला त्या मातीचा वासच खूप आवडायचा, म्हणजे अक्षरशः अशी फिलिंग्स यायची, म्हणजे अशी भावना व्हायची कणी आता हि माती खाल्लीच गेली पाहिजे.
होते तर अजूनही होत, प्रत्येक लेडीजला पण होत असेल. माती खावी शि वाटन.
हो, हो, हो आणि मला रॉकेलचा रॉकेलचा म्हणजे, वास जो असतो ना तो खूप आवडतो मला बरं का. अजून पण खूप आवडतो मला तो रॉकेलचा वास.
माझ्या फ्रेंडसारखीच, तिला पेट्रोलचा आवडायचा. आपलं पेट्रोल, पेट्रोलचा वास काय घेण्यासारखा असतो का असं माग, मी तिला नेहमी म्हणायची.
ह, ह नाही मी, म्हणजे मी खास त्यासाठी चुलं पेटवायला जायची. मला तो पेट्रोलचा वास आणि जेव्हा आपण चुल पोच, पोचरतो ना अस त्याच्यावर पोचारा फिरवतो, तो वास मला खूप आवडायचा.
आ. ते प्रत्येकाच वेगवेगळं असतं, माझी एक फ्रेंड होती ती ना सालासकट केळं खाते.
हो.
म्हणजे सो, लोक सोलून खातात, ती सालासकट खाते.
हो ना, प्रत्येकाची आवड, निवड वेगळी असते.
हा, ते प्रत्येकाला आणि तिला ती लहानपणापासून हॅबिट लागलेली. म्हणजे ती दुसऱ्यांनसमोर केळे, केळे खायचीच नाही ती दुसऱ्यांनसमोर. ती बोलली मला सोलून ते समजतच नाही, मेला ते तशीच सवय आहे पहिल्यापासून.
हो, म्हणजे मला काय आवडतं माहिती का, केळीवरच ते असं बारीक-बारीक, व्हाईट -व्हाईट राहतं बघा. सफेद, ते बरेच चं, काढून टाकतो मला ते खायला अजून पण खूप आवडत बरं का, माझी मुलगी काढून टाकते मी तिनं काढलं का मी खाऊन घेते.
ते एक खूप जणांच्या वेग-वेगळ्या सवयी असतात ना, त्याच्यामुळे, हा असं ते
केळी सोली कि ते साल डायरेक्ट डस्बिन मध्ये जातं, तसं आम्ही जेव्हा केळी सोलायचो ना ते, क म्हणजे असं, हे म्हणजे काय चोकून- चोकून खायचं बर का ते साल, मग ते बाहेर फेकली, फेकलं जायचं.
आ, हा, हा, हा. ते कस सवय लागून जाते ना लहानपणी, मग ती तसच आणि मग दुसऱ्यांसमोर ते ऑकवर्ड फील होत, किंवा बघणाऱ्याला ऑकवर्ड फील वाट
हो, हो, हो, हो त्यामूळ अ, ते केले केळीच सालं, इतरांसमोर केळी खायची आणि केळीच सालं नंतर खायचं.
हा, हा, हा मी आज पहिल्यांदा ऐकलं क म्हणजे माझ्या फ्रेंडचं माहित हो त, पण अस दुसऱ्यालाही कोणाला सवय आहे, हे पहिल्यांदा कळलं.
ते बघा वरती असं दोऱ्यांनसारखं निघतं.
हो हो.
हो ते मला खूप आवडत, म्हणजे अजून पण माझी मुलगी केळी दिली की, ते वरच काढून टाकते आणि मी तिच्या हातातून घेऊन खाऊन घेते.
आता शेवटी प्रोटीनच आहे ते. त्याच्यात चांगलच आहे. काहीतरी असं वेगळं तर नाहीये खात आहेत. त्याच्यामुळे ते चांगलं आहे. काहि हरकत
हं आणि कस माझ्या पप्पा ते हं पाच जण भाऊ होते ना. तर एक तर बाहेर राहायचे, पण चार घरी राहायचे. तर माझे लहान चुलते जे होते त्या आम्ही सगळे संध्याकाळी त्यांच्या जवळच झोपायला जायचो. ते आम्हाला इतक्या भारी भारी गोष्ट गोष्टी सांगायच्या ना. म्हणजे आम्ही त्यांना सांगायचो नाही आज- आज आबा आज ही गोष्ट सांगा ना. उद्या म्हणजे रोज गोष्ट ऐकाय चं मंग झोपायचं, असं कधीच होत नव्हत कि आम्ही आज त्यांची गोष्ट ऐकली नाही. एक- एक गोष्ट दोन -दोन वेळेस तीन -तीन वेळेस व्हायची, पण मी आम्ही ऐकायचोच आणि ते कराय चे जोड- जोडत जायचे त्या गोष्टीला ती गोष्ट कंटिन्यू करण्यासाठी. हम्म, म्हणजे जोडायचे पण असत ना त्यात आपल्याला खरं खरं वाटेल, त्याच्यातन काहीतरी आनंद भेटायचा. ऐकायला आनंद भेटायचा. आणि ते खूप दिवस लक्षात राहायचं, कि त्यांनी आपल्यांना अशी गोष्ट सांगितली होती. व का
तेव्हा कसय अंगणात- अंगणात झोपण्याचं किंवा धाब्यावर
हो उन्हाळा लागला की आम्ही सगळे बाहेर झोपायचो. आणि तेव्हा काय फॅन वगैरे नव्हते, तेव्हा सगळे बाहेर झोपायचे. खूप भारी वाटायचें ते
हा, अजूनही म्हणजे नाही आता नाही झोप आता लोक घाबरतात थोडस, काय काय झोपत फक्त उन्हाळ्यात झोपतात आता बाकीच्या दिवसात नाही झोपत. अगोदर तो धाबा आता तर प्र प्रत्येकाचे म्हणजे सिमेंटचे घरं होत आलेत, पण अगोदर तो जो धाबा असायचा ना विटा आणि मातींचा बनलेला तो एकदम थंड असायचा. आणि तो गच्चीवर जाण्याचा तो दगडी मार्ग घरातूनच काढलेला किंवा साईडने काढलेला मजा यायची आणि प्रत्येक जणची असे जोडलेले असायचे तर ते ह्या गच्चीवरून त्या गच्चीवर, म्हणजे त्या धाब्यांवर मजा याची सर्वजण गप्पा मारणार रात्री जेवण झालं आणि लवकर जेवण होतं गावाकडे.
हो लवकर उठू म्हणजे सात साडेसातला त्यांचं सगळं आवरलेलं राहतं आठ वाजता जर आता फोन केला माझ्या पप्पा ते झोपलेले राहता आठ वाजता.
हा त्यांना कसं सकाळी दुसरे काम असतात ना शेत
सकाळी ते म्हणजे आपली सकाळी साखर झोप राहती त्यांचे सकाळी काम सुरू होते. पाच साडेचार पाच ला उठून, त्यांच्या सहा वाजेपर्यंत अंघोळी वगैरे होऊन त्या कामाला सुरुवात राहती आपण झोपेतच राहतो आ सात साडेसातपर्यंत.
हो त्यांना ते जनावरांच पण सर्व घा क्लीन करून ते सर्व उकिरड्यावर टाकण्यापासून सुरवात असते त्यांची. म्हणजे जण त्यांना पण चारा पाणी करून
त्यातचय त्यातच त्यांचा तो खरा आनंद.
खर तर नेचरच्या जवळ तेच आहे आताच्या सध्याच्या घडीला. आपण तर काय भेसळीयुक्त खातोय, काय असली खातोय आणि काय नकली खातोय. आत्ताच ते कलिंगडचं प्रकरण झालं, तर लोकांनी कलिंगडच नाही खाल्लं यावेेळेस, किती लोकांनी खाल्ले माहीत नाही. पण आमच्या आजूबाजूचे जेवढे पण ओळखीचे ना एकानेही कलिंगड खाल्लं नाही यावेेळेस. ते एकच प्रकरण झालं पण लोकांनी खरंच नाही खाल्लं. हे घाबर घाबर काय म्हणतात घाबरले तेे.
हो हे आणि माझे पप्पा कसं पाऊस चा सुरू झाला का तर लगेच सो वखर, नांगर जे असतं ना.
हम्म हम्म हम्म.
त्याच्यावर जेव्हा ओझं ठेवलं, वजन ठेवलं का तेव्हा ते खोल जायचे ते नांगर वगैरे. माझ्या पप्पा जर सुट्टी असली? का म्हणजे लगेच मग आमचे भांडणं व्हायचे भावाभावांचे की नाही मी बसणार आज बा वखारावर नाहीे मी बसणार, माझे पप्पा सांगायचे नाई चला दोन दोन वेळास हा बसेल, दोन वेळेस तू बसायचं. परत सुट्टी असली का मग सगळ्यांशी गोड गोड बोलून माझे पप्पां ते मस्त शे तात घेऊन जायचे, याच्या दोन सोऱ्या त्याच्या दोन सऱ्या यात हिंडायचं. परत ते टमाटे वगैरे खुडायचे असले का तू एवढे व्हायचे तू याचे व्हायचे. मग ते संध्याकाळी ते संध्याकाळी टमाटे विकायला जातील ना. ते येता नी आवर्जून खाऊ आणायचे बरं का, तो खाऊ आणण्यात आणि खाण्यात पण वेगळीच मज्जा होती. तर आता कसं आहे एवढे डबे भरलेले राहता, तरी ते कोणी बघत पण नाही खात पण नाही. तर त्यातच शक्य तो खाऊ यायचा कि म्हणजे अक्षरशः माझे पप्पा पिंपळगावला ते टमाटे वगैरे विकायला जायचे, तिकडून अकरा साडे अकराला यायचे. तोपर्यंत आम्ही जागं राहायचो, कारण का आता खाऊ येणारे आपल्याना खायला भेटणारे. म्हणजे ते पाव वगैरे येऊन रहायचे सकाळी मग रोज शाळेत जातानी ते खाऊन जायचं.
हम्म हम्म हम्म हम्म. तेव्हा कसं होतं म्हणजे त्या गोष्टी एवढा हे नव्हता, आता इन्स्टंट तुम्हाला बाराही महिने दिवाळीचा फराळ भेट तो सर्वच गोष्टी भेटतात ती क्रेज राहिलीच नाहीेय म्हणजे असं मन भरून गेले स
खरंच मन भरून गेले आता म्हणजे माझी मुलगी तर तीन वर्षाची आहे तिच्यासाठी अक्षरशः मी डबा भरलेला असतो बर का नेहमी पण ती स्वतःहून कधीच नाही की असं उठली आणि दूध बिस्किट खाल्लं, तिला बळच सांगावं लागतं की खाना बिस्किट खाना बिस्किट. नाही आता आता स्कूलला जायला लागली म्हणून आता खाती नाहीतर पहिले कधीच नाही. दोन दोन महिने त्या डब्बात असल तसंच पडलेला राहतो.
आ त्ताचे मुलं वेगळेच आहे आणि ते नाहीच आपण त्यांना जबर, आपण कसं जॉईंट फॅमिलीत वाढलोय ना त्याच्यामुळे एक अ करतोय दुसरं करतोय ते बघून आपोआप शिकतं, आपल्यापेक्षा म्हणजे मोठे होते त्यांचं बघून बघून शि कून जायचो म्हणजे आ पल्याला टेन्शनच नव्हतं आप आपलंच करायला लागून जायचो, आपण म्हणजे स्कूलमध्ये पण त्याच्या मागे टाकून दिलं. जा रे बाबा शिकून घे, काय शिकायचं ते. असंय. एवढं लक्ष नव्हतं, आत्ताच्या मुलांना आपण पर्सनली खूप अटेन्शन देतो ना. मग तेवढे ते नखरे करतात, असं आहे ते. आणि तेव्हा ते खूप चांगलं पण होतं खरं म्हणायला गेलं तर.
हो हो.
आता जसं-जसं लाईफ पुढे जाते, जनरेशन पुढे जाते, खूप काही चेंजेस होत आहे. असा आता मु मुलगी कितवी ते
नर्सरीला.
खूपच छोटी आहे.
हो, छोटीच म्हणजे आता ती आत्ता जस्ट अकरा जुलैला ती तीन वर्षाची झाली.
अच्छा, मग काय दोन दूध दोन विटा देतात का तिला
अ हो.
त्याच्यापेक्षा आहे ना, असं बनाना आणि थोडी ड्रायफ्रूट वाटून ठेवायची.
नाही, तिला केळी जेव्हा ती सात महिन्याची झाली, सात-आठ तेव्हा तिला केळी खूप आवडायची, म्हणजे ती आम्ही नाही म्हणायचो तर ती एक-एक, दीड-दीड केळी खायची तेव्हा पण आता तिच्या ते वास बसला की ऐपल पण खात नाही, आता केळी पण खात नाही. आता फक्त ते डाईम खायला सुरुवात केली ती ना, आताशी
मुलांना मोडी असतात, त्यांना एकच एक गोष्ट रिपीट नाही आवडत.
नाही, आवडत नाही. आता केळी कितीतरी दिवसानंतर मी घेतल्या दिवशी आम्ही स्कूलमधून तिला घेऊन येत होते, रस्त्याने दिसली, मग घेतली मी केळी. तिनं नाहीच खाल्ली. मी दहाच रुपये होते माझ्याकडे सुट्टे, म्हणून मी दोनच घेतल्या. त्या ती नाही, त्या दोन पण केळी खाल्लंच नाही म्हणे. खायची घरी आल्या होती ना, तोंडच लावलं नाही.
नाही, असं शेक द्यायची सवय लावून द्या, म्हणजे कसं आहे, प्रॉपर सर्व प जात आणि स्कूलमध्ये त्यांना थोडंसं भूक नाही लागत. म्हणजे कसं सवय लागते त्यांना
हं, नाही. सकाळी ती म्हणजे त्याच्या बाप्पांना सवय आहे ना, त्याच्या बापांना नऊ वात ती नऊ वाजता तिच्या बाप्पांना सवयचं सकाळी भाजी पोळी जी असली ती खाऊन जायची, नाष्ट्यात पण भाजी पोळी नक्की खाणार ते तर तिला तशी सवय लागलेली, ती भाजी पोळी खाईल, मंगच जाईल. आणि सांगताना पण नाही, मला टिफिनला भाजी पोळीच पाहिजे. आज मी तिला शेव आणि डाळींमबुद्धी दिले होतं, नाही म्हणे. सगळ्या मुलांनी भाजी पोळी आणली होती. तु कावर मला हे दिलं म्हणे भाजीपोळी देत जा मला ती स्वतः सांगते मला.
ह्या सवयी खूप मुलांना लावाव्या लागतात, तिला तर वडिलांचं बघून-बघून लागतेय सवय.
हं, ती स्वतः सांगते नाही, मला भाजी पोळी दे असं काय तर तिच्या पप्पांना टिफिन न्यायचं नव्हतं, म्हणून मी साधी म्हटला, तू नाही आज हेच नाही. तर नाही म, मला भाजीपोळीच बनवून दे, भाजीपोळीच म्हटलं. आता उ झाला उद्या बनवून देईल तुला.
नाही, करून द्यायचं उलट काय असतं? मुलं ना स्कूलमध्ये चक् खाऊन नाही पडत त्यांना, सकाळी सकाळी पोट भरलेलं असलं ना त्यांचं म्हणजे, फ्रेश असतात ते मुलं.
होय.
आणि जे आता पॅरेंट्स लोक करतात. ना, ते खूप चुकीचं करतात. काही जण काय देऊन देतात, काही जण काय देऊन देतात, कंटाळवाना झालंय आईंचे स्वभाव तर ते खूप चांगलं कारण की, मी झाला वाटतं आपला टाइम हा. बाय.